हॅलो काय नाही बघ काय नाही बग बसलेय बबा
होय मी पण हाय बघा बसले दुपारचं झोपण नाही वाटत
हा नाही दुपारी नाही झोपत रात्री झोप लागत नाही म्ह झोपत नाही बा
हा हा मग अजून बिझनेसच काम चालू आहे का मग सांडग पापड वगैरेच
अ. आता आता दोन तीन दिवस झालं बंद केलंय परवा एक दहा किलोच डिस्को तेवढं घालून. काढून घेतलो चार दिवस ऊन होतं त्यावेळी आता एक दोन तीन दिवस झाले जरा आबाळ आबाळच आहेकय.
हा हा होय आ आबाळ
हा वाळत नाही ते मग व्यवस्थित होत नाही मध्ये मध्ये कडक होतं ते आता चार दिवस झा बंद केलोय मग ते दहा किलोच गाठल्याच आठ किलोच व ऑर्डर होत. मग घालून घेतल तेवढं मा. आणि काय हाय आणि पावसाळा्या पावसाळाच हा. होय होय शाबूच पण घालतो की शाबू बटाटा घालतो जरस तर हे मिक्स करून झालेस तर तिखट सांडग सगळ्या म्हणजे याच उडदाचे पापड हांडीपापड सालपापड
मग ते तिखट सांडगं कसं करताय?
तिखट सांडगं, ह्याचं, तुरीच दाळ एक -दोन किलो घ्यायचं. मग बाकीच्या दाळी नाहीतर पावशे पावशेर घ्यायचा हा हा हा पौष्टिक आहे जसं सगळं मिक्स डाळी च ते मोठं भरडं असं मोठं-मोठं भरडून घेतल्यासारखं दळून आणयचं आणि त्याच्यात हिंगडी जरासं असं हिंग मीठ बुक्का घालायचं नी हे करायचं
मिक्स करून मळायचं काय?
हा मिक्स करून मळायचं अह मिक्स करून मळायचं आणि मग ते बसवून तरी, तोडायचा का? बरं हा, हातानं बारीक-बारीक-बारीक नाही-नाही. मी इथे उभं तर, आळसल्यासारखं तेन होतंय... आता उन्हाळ्याचं दिवस लई रात्री भिजवून ते हेन ते असं काय करत नाही, सकाळी उठल्याबरोबर भिजवून ठेवतो, मळून ठेवतो आणि असं सग सगळं आवरलं की दहा साडेदहा नऊ वाजता असं बसलं की मग ते तोडायचं नी लगेच अकरा साडे अकराला अं हे करायचं वाळवायला ठेवायचं. असं करतो बघ असं मळून पहिल्या जी लोकं कसं होय आणि ते कसं पहिलाचे कसं तर ते रात्री मळून, तोडून सकाळी उठल्याबरोबर ताट उन्हात ठेवता त ठेवत होतं अन.... नाही, तसं नाही खरं तरं
हा हा असं चालतंय चालतंय म्हणजे जास्त वेळ भी म्हणजे हे करत नाहीसा तुम्ही भिजवून लगेच एक थोडा वेळ ठेवता आणि लगेच घालतासा
म्हणजे कसं होतंय तसं... ताजं-ताजं बरं पडतंय गं, टिकायला पाहिजे ते कसं हो जराच हा म्हणताना मी सकाळी चेक करतो का?
हा हा मग ते किती दिवस वाळवता?
अं.. म..
किती दिवस वाळवता ते?
अं ते तीन दिवस वाळायला पाहिजे बग बाळा.
हां-हां म तीन दिवसानंतर पॅक करून ठेवले चालतंय वर्षभर. हां आणि अंडि पापड मग कसं कताय?
हंडी पापड जेवढं एक पातीलं पीठ असलं की दोन पातीलं पाणी ठेवायचं.
हां डबल
म्हणज, हां डबल करायचं, त आता समान करायचं. थोडं त्याच्यातलं म्हणजे त एक वा पवाटी पेला काढलीस तरी पण चालतंय, म्हणजे जेवढं तुला मऊ घट् ट पाहिजे त्याच्यावरनं असतंय. पण जेवढं पीठ तेवढंच पाणी ठेवायचं.
हां डबल त्याच्या ठेवायचं.
हां, एक पातीलं पीठ असलं तर दोन पातीलं पाणी ठेवायचं.
हम्-हम् तसं करायचं व्हय? आणि काय निवां? हम् तुमच्याकडे उरुस असतंय नव उरसाबद्दल सांगा की मग माहिती. तुमच्याकडं कसं असतंय ते कसं करताय उरुस?
हां-हां आमच्याकडे उरूस म्हणजे आमच्याकडं आमचं ग्रामदैवत मुस्किला सन आय. मग त्याचं कसं असतंय पहिला दिवस माती म्हणून पडतंय असं, म्हणजे झाडून घर तेन काढायला सवरायला अस माती पडतंय म्हणून ते परंपरागतच आहे ते.
हां-हां
मग ती पडलं की मग त्याच्यानंतर ते माती पडल्यानंतर आमच्याकडे कसं असं एक नवीन लग्न किंवा मुली बघायचं, पा पोहे बघायचं असलं काय तारक चालत नाही. आहेक वास्तुश ताहा कार्यक्रम काय करायचं नाही मुला मुलीनच म्हण एक लग्नाचं म्हण वास्तुकशांती म्हण एक नवीन काय द्यायचं काय करायचं नाही आणि ते माती पडल्यानंतर आठ दिवस आम्ही ज्यावेळी आज बुधवारी पडलं की पुढच्या बुधवारपर्यंत ते म्हणजे सगळं स्वच्छ करून घ्यायचं आणि बुधवारच्या रात्रीला आमच्याकड अ दंडवत घालायचं असतंय दंडवत घालायचं झालं की गुरुवारी पोळ्या असतात गधरात्री म्हणून असतय मग गधरात्रीच पोळ्या करतंय मग गुरुवारी त्या कोण मलिदा करत्यात कोण पोळ्या करत्यात म्हणजे ज्यांची त्यांची इच्छा आणि कोण असं म्हणजे इतर जातीच असं त्यांनी काय त्यांच त्यांच्या ह्याच्यान त्यांनी करतात म आमचं कस त्या दिवशी हा आ आमच्याकडे कसं आता हा गुरुवारी आम्ही मग पोळ्या करतो करतो आणि शुक्रवारी नाहीतरी मेन यात्रा असते त्या दिवशी आम्ही मलिदा करतो
हा हा आमच्याकडे पण उरसाला मलिदा तेन करतात आमच्याकड पण दंडवत ते तेन असतंय देवाचं आमच्याकडे गैबी पीर म्हणून आहे हा तिथं आमच्यात पण ति तर मग एक दिवस आमच्याकडं दही भात मलिदा आणि आबील आंबिल असं द्यायचं असतंय आमच्याकडं
हा हा काय नाही बर आहे ते हा आमच्याकडे मलिदा मलिदा भात भाकरी सांडगं हेच की ते शुक्रवारी देतात
हा हा आणि पिप्पानी असत्या काय आमच्याकडे ती फक्त कनी व उसाच्या वेळीच वाजवतात आणि ते एकदम एकदा वाजवलं की पूर्ण वर्षभर वाजवायचं नाही गावात पुढच्या वर्षलाच वाजवायचं
हो वाजवायच असंय हा हो की म्हणजे एक एक परंपराच आहे मग त्याच्यानंतर आमच ते गुरुवार श फेब्रुवारी ते झाल्यानंतर शनिवारी पण या यात्रा असतं मग शनिवार म्हणजे येत्या शुक्रवारपर्यंत आमच कस लक्ष्मीची यात्रा करतात मरघुबाईची यात्रा हा म मरगुबाईची यात्रा केल्यानंतर भगुबाईच्या यात्रे दिवशी नारळ फोडायच तोपर्यंत माती पडलेल्या नारळ फोडायच नाही अजिबात आणि आमच्या पीर गुरुवारी सुद्धा आम्ही म्हणजे नारळ फोडत नाही नारळ चढवतो खरं फोडत नाही परंपरा आहे ते काही प्रत्य एक जण ते आमच्या देवाचं म्हणून कस गुरुवारी कपडे शिव त नाही एक एक जण गुरुवारी हे हॉटेल बंद ठेवतात ता एक एक जण गुरुवारी जुने कपडे शिवत नाही नवीनच शिवते आता असं त्यांनी म्हणजे मांडलेलं अस नाही पण गुरुवारी अजिबातच म्हणजे शिलाईच घेत नाही हातात असं प्रत्येकांच वेगवेगळं असं त्यांनी मानून हे केलेलं असतात शक्यतो जुन तेल काय हे करत नाही नवीन चालतंय खरंच जुनं काय
शिवत नाही हा हा चालते चालते आणि काय नाही बघा आणि तेवढा तर त्या चहाचे टायमिंग होत ते आता एवढ्या
होय येग ते काय करायचं
चालते
अ ह तुझ वेळ हा काय भरपूर
होय होय हाय हाय चालते ठेऊ काय परत करते तुम्हाला हा
हा हा आता मी करते की परत तुला
हा चालते चालतंय.
हा चालेल ठेवते हम्म